आ
तुम्हाला चांग हो हो येत आहे काय म्हणतात दादूचे बाप्पा काय करताय
काय करणार मी तुझी आठवण येते तू येत नाही
ठीक
कधी येशील तू अरे तू संध्याकाळी म्हणते आणि रात्र होऊन जाते कधी येणार तू
जेंटस का
होक्त आहे तुम्ही का
तोर ब
अ ामंग अरे पण मग काय माहितीय का तुझ्या त्या डॉक्टरांना सांगायचं कि मणा मला ून लेकर आहे म्हणा त्यांचं पण सकाळी शाळेपासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जर मी लेट पोहोचल तर लेट जेऊन होत मग लेट स्वयंपाक होतो लेट सर्व उत्सव व गोष्टी लेट होता मग ते झोपता लेट उठता लेट
हो सांगितलं आहे सरांना बघू आता
नाही आता पेमेंट झाला का नाही
होन जाईल आज
आता कधी होईल ते मला फी भरायची होती
हो उंच सहापर्यंत वगैरे
हम्म अजून काय जेवण केलं का नाही
हो झालंय जेवण
सकाळीच नाश्ता केला होता ना त्यांच्यामुळे मग उशिराच बसलो आत्ताच तीन वाजता जेवण झालं काय खाल्ले हम्म
हो काही नाही हेच आपलं शेवची भाजी चपाती ते मोनिका मॅडमने सलाड वगैरे आणलेल होतं त्याच्यानंतर त्यांची त्यांनी पनीरची भाजी आणलेली होती. अ गौरीनी गौरीचा आज उपवास होता. मतीने साबूदाणा खिचडी त्यांच्यानंतर पापड वगैरे तळून आणलेले होते. त तेच खाल्लंय थोड थोड.
पण गौरीच तर लग्न ठरल्यानंतर.
तिच्या सोमवारच्या उपास राहतात. मग त्यांच्यामुळे मग तिचा उपास होता.
त लग्न ठरलं तरी उपास करवा लागत.
मग. महादेव सारखा नव नवरा भेटला पाहिजे म्हण.
ठीक आहे
तिचे ते काय स्वरूपेचेच आहे तर तिचे राहतात ते
हम् तिपून घयच्याच कारायला पाहिजे. तिच्या नवऱ्याला त्रास होईल तिचा करते ती डायट. ते भात वगैरे गरज केलं आहे हे भाकरच खाते. नाही. खायच्या बाबतीत सर्वच वर्ज करायला पाहिजे काही दिवस खायलाच नाही पाहिजे.
कळते तुमच्याकडेच बघून. किती टाईतात ते. हे पण माझा निर्णय झालेला आहे तिच नाही.
मग तिचं आता लग्न होणार आहे. ती अगोतर चिडलेली आहे तिच्या साखर पुडायला गेली नाही म्हणून. अज तुही लगलाय लगल्या नका करू.
आपण आपण ते हे बनून जायचं का
हम्म.
धी गे लाग मगत दिवाळज. िला म्ह ना दाग तारख म तारीख नको जरू. जानेवारी महिन्यात
काही.
र आहे फक्त तिला घय काय. काय केलं गम गेम घेऊ त्याच्या. कोण याची गर्दी वाटतात इ तर त्याच्यात ऑलरेडी एक दोन गेमात खूप आवाज येत ते गर्दीच म्हटलं घे असेल तर मग नाही त नंतर कॉल करतो ते पेशंट पेशंटचे रिलेटिड मुदही ना नेमकं काय काम करतात तुम्ही तुम्ही नेमकं काम काय करतात? आता आम्ही रिसेप्शन ला बसलोय ना. त्याच्यामुळे मग ते सगळ जत. नाही नाही नेमकं तुझ्या कामाचं स्वरूप कसं राहतात अजून. काय होतं म्हणजे मी आता पेशंट आहे माझा कान दुखतोय मी तुझ्याकडे आलोय त होडी ना का चेक करते डॉक्टर कान चेक करतातआता मी चेक मी चेक करून आलो बाहेर इतक्यात.
हा
मला सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल मग आता तुमच्याकडे आलोय. तर तुम्ही काय काय मला सजेस्ट करणार.
काय त्रास होतोय तुम्हाला कानाचा.
माझ्या कानाच्या पडद्याच्या मागे आहे ना अस सर्दी स असते. सि्क वर कप साचलेला आहे. इथ डॉक्टर कायतरी म्हणणे इंजेक्शन टोचून तर सर्व साफ करणार आहे. मग त्याला ऑपरेशनच म्हटले ते. पण मग आता तिथपर्यंत इंजेक्शन जाईल का.
साहेब. त्याला ऑपरेशन म्हणजे त्याला इंजेक्शन टाकून नाही त्याला मायरिंगो टॉमी बोलतात.
त्याच्यामध्ये कानाच्या मागेना ते अ हे टाकले जातात. नळा सपोज म त्याच्यातून ते सर्दी काढली जाते. तर त्या आपण लेझरनेच करतो ते ट्रीटमेंट.
आणि त्याच्यातूनच मग काही रट केला होता. म्हणजे एक लाख एक लाख आहे.
समजलं.
समज मी खू समजा मला सर्व समजलं पण. ऑपरेशन झाल्यावर खंड तसच राहील का खंड बुजवणार का. एक मिंनट थांबा. म त्याच्यासाठी आता आहे ना माझ्याकडे हे ना. एक मिनिटं चालू ठेवा फोन दीदी शी बोलत आहे. दीदी शी बोल.
दिदीशी बोला तोपर्यंत.
हॅलो हा दीदी कशे आहे काका तुम्ही व्यवस्थित आहे बेटा आपण माझ्या कानात. गेले होते का तुम्ही दवाखान्यात. दवाखान्यातच आहे या बाॅडमकडे आलो. मॅडमला दुसरा फोन आला. मी बसलो इथे ते म्हणजे काण्याला खड्डा करायचे माझ्या. मी तर सोनार आला कधी खड्ड करून दिकाना ता तुमचं कान बरं व्हायला करावं तरच लागेल ना. मला ददीीपण. किती दुख लाहतात लहानपणी काणपो त्या काही दुखलं नसत आता किती दुखल.
पण माझी खाण टोचल्यानी माझी शर्ती कशी प्र तिकडेली.
हम्
हम्म
हा पण ते तुम्हाला भूल देतील ना तुम्हाला जाणवणार नाही पण समजा मी तिथे काणकोच आहे. आणि तचीिनी माझी सर्दी कस का ठीक होईल असं कसं होतं का डॉक् माझ म्हते ना त्याला काही समजत नाही वाटतय. तुम्ही कुठल्या कारणाने गेले होते डॉक् अरे मलायला काल तसा थणथण खख कर. त्यांनी कानामध्ये काय तरी मशीन टाकलं. आणिे ते म्हणले कि तुमच्या काना पडद्याच्या पाठीमाग हम् खप जमा झाले किवा सर्दी जमा झाली. मग ये ना की सर्दी आहे ना.
ते ती
ती सर्दीय ना ते अ -काहीतरी इंजेक्शन बिंजेक्शन काय त काढतील असं म्हणे. पण मग ते इंजेक्शन माझ्या कानाला, इथं पड खाली जिथे जिथे त्या मुलीच पुरस्कार वगैरे तिथेच बाकी मध्ये जागाच नाही करता येला. मग माझे कान टोचले समज आता तर माझी सर्दी कस काय नाही गळत? तर तुम्हाला त्या दीपामावशी जास्त चांगल एक्सप्लेन करतील. तर त्यांना मी इतकं चांगलं विचारलं, की मॅडम की आता मला ऍडमिट व्हायचं आओ म्हटलं पहिले डॉक्टर कडून जां, आओ म्हटलं डॉक्टर बाहेर तरी तर मला मी हे सांगत मी त्यांना मॅडमचा कॉल आला ना म्हणून, ते तुम्हाला सांगतील सगळ सविस तर समजवून. मग परत कॉल करतील का त्या मला, आता त्यांनी केला होता कॉल पुन्हा पुन्हा कॉल त्या फ्री झाल्या की त्या नक्की करतील तुम्हाला कॉल. तु काय तुझं स्कूल वगैरे कॉलेज वगैरे करते का सुुटी
हो सध्या माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, सुट्टीय मला.
किती दिवस?
अ -अजून नेक्स्ट ऍडमिशन होईपर्यंत तरी, जवळपास वन मंथ मी घरीच आहे.
काय करणाराय? मी आता एम एस सी करणारय. आणि तुला मी सांगितलं होत डी फार्म किंवा बी फार्म कर म्हणून
त्याला वेळ भरपूर लागेल ना.
तुला कुठं काही, कुठं जायचं आहे का? नाही. मग? विचार केला मी त्याचा. मग कधी काय म्हणजे, घरच्यांना सांगितलं का नाही?
हो सांगितलं. ते बोलतील तुला काय करायचंय ते बघ आणि सांग तस.
तुलाच जीवावर आलाय अभ्यास करायचा. नई मला जीवावर नाही आलेल. पण चार वर्ष, परत बेसिक पासून स्टडी करावं लागल. तुला कोणी सांगितलं चार वर्ष लागत म्हणुन? अ -टेन व नंतर चार वर्ष लागते. ट्वेल्थ नंतर तीन वर्ष लागतात. मग तुझी डिग्री झालीय म पाह विचारून तू चौकशी कर चाट जी पी टी वगैरे युज कर किंवा गुगल ला विचार. ते तुला मदत होईल. मग का तुला मी एक्झॅक्ट कळेल की किती वर्ष लागतील.
बरं मी करून बघते.
बरं दीपा मावशी आली का, तिला कॉल करायला लावशील मला.
होच
चालेल. हम्म चालेल ठीक आहे ठीकय. ठेऊ मग? हो हो हो हो.
अपियर हिअर फॉल एन स्मार्ट यू हॅव